हॅलो सखी
हा येतो येतो या आवाज हो हो येतो येतो काय करताय चाल येेवन नव नमस्कार तय काय नाही आज एका फंक्शन ला गेलेलो जेस्ट आलोय आता आणि रेस्ट करतोय
हो का अच्छा अच्छा होर जेव्हा न र झालं मग जरा बसली होती चला आठ म्हणाली मला कॉ फोन करूया म्हटलं आपण जरा बोलूया
अच्छा
हम्म काय म कसला प्रोग्राम होता
प्रोग्राम रिसेप्शन होत तर थ गेलेल होतो यांच्या मित्राच होत.
हम्म हम्म हम्म.
चाल होत साडीने संस्कृती ज.. आपली पाहिजे आपली काय वाटत आहे तुम्हाला याच्यावर. संस्कृती जपली पाहिजे म्हणजे साडी ने.. माझी संस्कृती.. म्हणजे काय विचार आहे तुमचे नक्की याच्यावर.
हो नक्कीच हे बघ आज आपण अ ज्या.. संस्कृती बोलतोय ना ती संस्कृती.. हा कोणत्याही समाजाचा अ आत्मा असतो. कुठल्याही एका अं कुठलाही समाज हा.. प्रत्येकाच्या संस्कृतीनुसार.. ओळखला जातो आणि देशाची ओळख सुद्धा संस्कृतीमुळेच निर्माण होते. हम्म भाषा वेश.. उूषा सण उत्सव कला साह साहित्य.. किंवा आचार विचार जीवनाची मूल्य.. ही सुद्धा या संस्कृतीवरच असत आता संस्कृती म्हणजे काय? तर संस्कृती म्हणजे फक्त नृत्य संगीत किंवा सण उत्सव नाही संस कृती म्हणजे आपण कसे जगतो कसे बोलतो कसा विचार करतो इतरांशी कसे वागतो याचा एकत्रित आविष्कार म्हणजे सं बरोबर लहानपणापासून आपण जे संस्कार शिक तो ज्या परंपरा पाळतो ज्या मूल्यांवर वाढतो तीच आपली खरी संस्कृती म्हणजे मला असं वाटत
हम्म हम्म.
प्रकृतीमध्ये विचार पण विचार पण येत बघ आपले मूल्य येतात तव येत बरोबर आहे की नाही आणि जस जस ते सांगता की जुनी लोक जस आता तुला बोलल्या तुझ्या सासूबाई कि साडी घाल ठीके तर त्यांच्या अ ते ती ती मूल्य आणि नी ती जपत आलेय ना त्यामुळे त्यांना असं वाटतं की हा संस्कृतीचा वारसा ही तुम पुढे चालावा. म्हणून ते आपल्याला सांगतात कदाचित आपल्याला ते थोडं ऑड वाटत पण बघा आता त्याच तुझ्या सासूबाई असतील त्या कुठल्याही कार्यक्रमधी आधी डोक्या उपदर घेत असतील बरोबर कि नाही असं म्हणजे ती त्यांनी जपली ना इथपर्यंत आणि ऑब्विहियसली आपल्यालाही तेच वाटेल आपल्या मुलांनी पण तो वार स नवा कारण की का? आता संस्कृती का जपावी यालाही असं महत्त्व म्हणजे असं कारण आहे कारण जित की आपण जपू ना पण बऱ्यापैकी कमी जपत आलय त्या डोक्यावर पदर घ्यायचा आपल्या खांद्यावर आलाय बरोबर मला असं वाट त्यांनी जितकी जपली ना त्याच्यापैकी आपण पुढे पंचवीस टक्के तरी घेऊन गेलो पाहिजे. का त्याचंही कारण आहे का न्यायची कारण त्या संस्कृतीवर आपली ओळख आहे बरोबर आज आपला देश आहे भारत देश सगळ्या देशांना अमेरिका इंग्लंड फ्रान्स असे नाव आहेत पण आपल्या भारत देशाला भारत माता संबोधलं जातं का आपण आपली ती संस्कृती आपण देशाला सुद्धा आईचं महत्त्व म्हणजे ती संस्कृ कृती बघा अस शेतकऱ्यांनी गाईला सुद्धा मात ता मानलंय.
होतई पटतय मला तुमचं पण माझा मुद्दा असं वाटत की संस्कृती फक्त कपड्यांमध्ये किंवा या गोष्टींमध्ये नाही संस्कृती जपायची म्हटल्यावर नंतर वैचारिकरित्या ती जपली गेली पाहिजे वैचारिकरित्या कस जरस आपण आता तुम्ही म्हटलं गाईला माता मानतो आपण पृथ्वीलाही माता मानतो तर आपल्यास पहिले पूर्वजण ची जी सुरुवात होती कराग्रे वस्ते असे श्लोक जे वगैरे म्हणून ती सुरुवात व्हायची दिवसाची नाही का अजूनही माझी मम्मीला बघ ते उठली की हात जोडून पहिले श्लोक म्हणणार मग ते जमिनीच्या पाया पडणार या गोष्टींमध्ये मला वाटतं की जपली पाहिजे कुठेतरी संस्कृती पण आता आता आजकालच्या ज्या आधुनिक युगात खूप धावप ळीच जीवन झालंय नाही का सगळ्यात आन अनमोल गोष्ट म्हणजे आपल्यासाठी आजकाल वेळ झालाय जॉब करण किवा बाकी गोष्टी मॅनेज कारण तार या गोष्टी मध्ये कुठे तरी ते असं काही गोष्टी जस संस्कृतीत आपल्या साडी येते हा साडी येते संस्कृतीत तर समजा मी जॉब करून आली कुठून तरी सहा वाजता आणि मला परत एखादा फंक्शन अटेंड करायचंय त ती साडी वगैरे नेसणं मला त्याच्यात परत माझा टाईम जाणारे कारण ते साडी नेसण्याचा एक तर मला दररोजचा अनुभव नाहीये. तर मला तो वेळ कुठेतरी वाचाव असं मला वाटत. आणि मुळात संस्कृती फक्त कपड्यांमध्ये नसावी जपायची असली तर ती आपण बाकीरित्या- बाकीरीत्या पण जपू शक तो विचारात जपू शकतो असं मला कुठेतरी वाटत.
हो अगदी बरोबरे तुझ्या मी तुझ्या मी तुझ्या मताशी सहमत.
हा तर म्हणजे तेवढंच. मला वाटत की संस्कृती आता पहिले बायका तुम्ही बघत असाल जर माझ्या आ जिकड जर मी बघितलं ति ते नऊवारी घालते. पण माझ्या मम्मीकड जर बघितलं ती साडी नेसते मग आता जेव्हा माझ्या मम्मीनी मला फोर्स केला ना की तू साडीच नेस संस्कृती म्हणून तर मला कधीतरी अस ही वाटत तु कुठ ते आजीच संस्कृती म्हणून आजीच नऊवारी पुढे कॅरी करते नाही का? तर तुमला साडीसाठी फोर्स करतेय असं तर हे कुठ तरी मत भेद आमच्या मधे असतात आणि वेळे आभावी म्हणजे साडी नेस न. मलाही आवडत हो कधी तरी आपली संस्कृती आणि छान वाटत साडीत. छान वाटत फंशन वगरे खूप जवळच असेल तर तिथे योग्यचे पण एखाद जर कुणीतरी सहाते आ नऊ तास काम करून घरी येत असेल. आणि मग काहीतरी साधारण एखादं देवीला नैवेद्य द्यायला जाय च म्हणून अ साडी नेसायची ते मला काही पटत नाही कारण देवी मधे लोक म्हणतात ना की फक्त भावने चा भुकेला असतो मग तुम्ही वेदर पंजाबी मधे जा किंवा म जीन्स टॉप मध्ये जा. पण तुम्ही मनोभावे गेले तरी देव तुम्हाला तसच त्याच त्याचे म्हणजे भक्तगण म्हणूनच, एक्सेप्ट करणारे असं मला वाटतं. हा तर ते एक मला वाटत संस्कृतीच्या नावा खाली ज्या काही अ जुन्या रूढी, परंपरा, त्या ही काही कमी झाल्या पाहिजे अस असं मला वाटत जस आज काल विधुवांचं जीवन जसं नवरा गेला किं त्यांचं म्हणजे सगळं संप लच आपण कसिडर करतो, आता पडत चालाय फरक हळू हळू पण अ तरी काही जुन्या पद्धतीच नाही का बायका लगेच एक कधी विधवा असली बघा नवऱ्याला वारून सहा महिने नाही झाले टिकली लावायला लागली. गळ्यात मंगळसूत्र घातलं अशा ज्या कमेंट पास करतात तर ते ते कुठेतरी संस्कृतीच्या नावा खाली आपण ते चुकीचं करतो. हा.
करतो करतो कारण की काय झालं अ ह्या आता विधवेचा विषय निघाला म्हणून मी तुला सांगते तिला ही सगळ करण्याची गरज का पडली कारण कि बाहेरची तशी नजर म्हंजे जी वाईट दृष्टी तिच्याव पडते ना तिला त्या नजरेपासून वाचण्यासाठी तिला ते प्रोटेक्शन घ्यावं लागत आणि तू म्हंणली ते अगदी मला पटलं कि संस्कृतीच्या नावा खाली तुम्ही जे म्हणता हे असंच कर हे तसचं कर खरोखर आपण जसे युगात बदलत चालोय आज पहिला वेळ जास्त होता किंवा पहिला इतकं धावपळीचं युग नव्हत मला ही मान्यये आणि मी पण तोच तुला मुद्दा मांडत होते की संस्कृती फक्त एका विशिष्ट अ ह्याच्यात नाहीये संस्कृ कितीही आपल्या मुूल्यांमध्ये आपण जगतो विचारांमध्ये जगतो का? बरोबर विचार तू जे तेच बोलले ते मी तु मी माझंही तेच बोलणं होत हे बघ भारतीय संस्कृतीमध्ये आई वडील गुरु यांना देवा समान मानतो म्हणजे ही वी विचारातली संस्कृती बरोबर जसं की एखांद महत्त्वाचं काही घरात तिल निर्णय असतो तर तो आपण मोठ्या व्यक्तीचा माठ मोठ्या व्यक्तीला विचारून घेतो. कारण का की त्यांना तो आनु हो असतो घेणार तर आपला आपल्याच निर्णयाने त्यांना माहित नाही पण एक त्यांचा अनुभव एैकून म्हणजे हि हे मूल्य ही नीती हे तत्त्व जपा काही विचार दिले असं मला वाटत असं नाही म्हणत का बघ ना, अ जरा मध्ये मध्ये हे वाचण्यात आलं होतं माझ्या कि नव्वायला हालणारी मुलगी सासू सासऱ्यांना सांभाळतेल असं नाही पण कदाचित जीन्स आणि टी श शर्ट घालणारी मुलगी तिच्यापेक्षा फार सुंदर पद्धतीने सासू सासऱ्यांना सांभाळत असेल म्हणजे तुम्ही फक्त पेरावर जाऊ नका. बरोबर आहे की नाही तुम्ही त्या विचारावर जा. असं असं मला वाटतं आणि तू बोलली ते एकदी अं खरंय आणि खरंच आवडलं म्हणां ते.
आणि मलाही तुम्ही पहिले जे स्टार्टिंगला सांगितलं ना की स्वंवूस कृती म्हणजे काय त्याची तुम्ही जी व्याख्या सांगितली ना, ती मला फार छान पटली आणि तुम्ही फक्त वेशभूषेशी निगडत नाही राहता बाकीच्या पण बऱ्याच गोष्टी सांगितल्या मूल्य वै वगैरे ज्या गोष्टी आहेत. त्या संस्कृती म्हणून आपण जपल्या पाहिजे तर फक्त पेहराव वगैरे किंवा बाकी त्या ज्या रूढी त्या आपल्याला नाही पटत आता किंवा आताच्या काळानुसार आप त्याला फॉलो नाही करू शकणार हे आपण त्या कुठेतरी बदल्याप हे फक्त मला वाटत असत संस्कृती तीच्या बाबतीत बाकी आपली संस्कृती तर म्हणजे खूपच सुंदर हे. जच्यात सर्वांना देव मानतो आपण. इ औवन नद्यांना नाल्यांना सगळ्या प्राणी मात्रांना म्हणजे आपल्या स्वंवूस कृतीबद्दल तसं जे विश्लेषण करायचं झालं तर ऐ दोन चार नकारात्मक गोष्टी सोडल्या तर बाकी खूप सुंदर सुंदर गोष्टी
हो हो हो आणि मला असं वाटत. तर संस्कृतीमध्ये महिलांची भूमिका फार महत्त्वाची किंवा प्रमुख वाटते मला मी त्या महिला ना या संस्कृती भूमिकेत प्रमुख मानते कारण आई ही मुली मुलीकडनं अ मुलगी ह आईकडन शिकते म्हणजे आई आईच्या पहिरावावर मुली मुलगी असते म्हणजे ती तिची पहिली गुरु घरात ती संस्कार भाषा परं परा मुल्य ही पुढच्या पिढी पर्यंत पोहोचण्यात महिलांची सर्वात महत्त्वाची भूमिका असते असं मला वाटत ठीक हे. छान वाटलं बोलून.
हो हो ताई मलाही हो चालेल चालेल.